हो, काय स्वयंपाक स्वयंपाक आवडला नाही अजून? ह
हा नाय चाांललंय
माझा आवरला स्वयंपाक आताच
हा हा इतक्या लवकर!
हा जरा लवकर जेवतात कामावरून लवकर येतात ना सगळेजण किंवा लवकर जेवतात, सासूबाई गेल्यात सुट्टीला
हा हा हा
त्यामुळे जर एकटीला लोड होते म लवकरच स्वयंपाकाला घालतो.
हा हा मग, तुम्ही सगळी कामे एकटेच करता कि? तुम्हाला मदत ही करतात.
मदत इतर वेळी असता आता आजेसासुबाई थकल्यात चुलत सासुबाई त्यांच, त्यांच्या, त्यांच्या कामात असतात त्या म्हणजे काहीतरी, काहीतरी व्याप काढून घेतात त्या तिकडं तिकडं जायचं त्यांचे पण नाही हातभार लागत मला तर माझ्या सासुबाई असल्या तर मग जरा सी मदत होत आता त्या नाहीे तर एकटीलाच मग दहा जणांचं करायला लागतय. इतर वेळी मग होत्या मदत
हा
मग आज काय भाकरीच केल्या
हा हा
रोज जरा चपाती सकाळची असतेया
म्हणजे दोन्ही टायमाचं जेवण वेगवेगळं नाही बनवत
हा वेगवेगळं
म्हणजे सकाळचं संध्याकाळच अस
हा वेगवेगळं म्हणजे काल काय झालेलं काल चपातीच केलेली. सकाळी पण संध्याकाळी पण चपातीच केलेली. आज सकाळी चपाती केलती परत आता भाकरी करायचं हे केलं म्हणजे मासे आहेत ना आज
हा हा तुम्हाला कसे कॉल करायचे आहेत म्हणजे तुम्हाला काय टास्क आलाय तुम्हाला?
टास्क हाच की आपला तुम्ही सांगितलं तो दैनंदिन ह्यच्याविषयी
म्हणजे फक्त मराठी टास्क ना
हा.
मराठीमध्ये कि दुसऱ्या कोणत्या भाषांमध्ये पण मला आवत ना मला गुजराती, पंजाबी पण आवडत.
का तुम्हाला ती लँग्वेज येतिया काय?
नाही मी आता सिलेक्ट केली होती पूर्वी म्हणजे जव्हा ऍप घेतलं ना त्या वेळेसच म्हणजे कोणी आता समजतना बोललेलं.
हा हा ह म्हणजे चुकून झालेल का तुमच्याकडून
नाही नाही मीच केला होता सिलेक्ट तुम्हाला मराठी पण आलय, गुजराती पण आलय, आहे पंजाबी पण आलय.
मग आता करणार कस?
करते मी
मग तुम्हाला ती लँग्वेज येतिया.
हम्म
बोलता येत नाही मला मला समजतय.
होय कसं काय?
तर बोलता येत नाय पण मला समजत ते
मग तेच म्हटलं तुम्हाला तिन्ही लँग्वेज कसं काय समजतात म्हणजे असं कोण म्हणजे असं तुमच्या आस पास राहायला वगैरे येतस गुजराती वगैरे त्यामु हा हा हा हा हा त्यामुळे तुम्हाला माहिती आहे.
हा.
हम्म हम् हम् चांगलं आहे ना मग
हा नाही चांगलं आहे पण गुज तर मी गुजराती सिलेक्ट करतोय ठीक आहे पण मला समोर मी ही गुजराती बोलायला समोरच्या माणसाला गुजराती यायला पाहिजं ना.
हा होय बरोबर आहे.
आणि मी पंजाबीत पण बोललो तर समोरच्या माणसाला पण ते समजलं पाहिजे ते आलं पाहिजे ना
हाआ. म्हणून विच चारलं काय तुम्ही मला?
हम. नाही तर मी मराठीत, मी मराठीतच बोलते.
हम् हम् हम् हम.
ते टास्कचे जे पुढचे प्रश्न येतात ना त्याची उत्तर मी त्यांच्याच भाषेत देते. ते
हू हू
म्हणजे ते समजत मला की काय तेनी काल विचारलं.
तेच म्हटलं आज काय मग स्वयंपाकाला काय बनवताय?
आज मी वटाणा आणि बटाटा बनवते.
हा. आणि त्याच्यासोबत
त्याच्या सोबत भाकरी. आणि भात.
हा, हा, म आमटी वगैरे असं नाई बनवत?
त्यामुळे फारस काय नाही, म्हणजे असं थोडसं पाणी ठेवून मी एकच बनवते काहीतरी.
हा रब रबीत असा.
मी काय भात लावलाय आमटी आहे शिल्लक, आणि भाकऱ्या केल्या आता पंधरा, सोळा भाकऱ्या टाकल्या. मोठ्या मोठ्या. आणि आता मासे घेऊन येणार आहेत मग सगळ्याच, बावीस लागतात. सकाळी करायचं म्हंटल तर बावीस लागतात, संध्याकाळी पंधरा सोळा चालतयं.
होय का?
हम्म, चपाती असली तर बावीस. हा, दोन भाज्या असतात, ए कडधन्याचे उसळ, आणि एक कुठली पण मग फळाभाजी घ्या पालेभाजी आणि वरण आम ती दोन्ही पण असतं आणि भात चार आणि तीन आणि त सहा कोळवी भात असतोय सकाळचा सहा पूर्वी
हो का बरोबर झाला स्वपाग करायचा आहे
हा त्या आता ध्ये मध्ये नाश्ता प्यायचं पाणी भरायचं मग तेवढ्या सगळ्यांचं धुनं असते भांडी असतात नाश्त्याचं वेगळं चहाचं वेगळं
बापरे एवढं कधी करायचं
हम्म आज जरा जास्त लोड झाल अचानक पाहुणे आलेत ना दोघजण चुलत सासूबाईंचे ते आई बहीण वगैरे आलेले दिराला थोडं बरं नव्हतंण बघायला त्यामुळे मग परत आणि दुपारी थोडा स्वयंपाक करायला लागला त्यांच्यासाठी
हा हा
भाजी वगैरे संपली अचानक कोणतरी आजार एक्स्ट्राचं मग करायला लागतयच मग बेसन वगैरे करायचं फोड झुणका करायचा
हा हा
कडी वगरे फोड
मग तुमचे मिस्टर म्हण तुम्ही डायट करत मग ती वजन कमी करण्यासाठी कि बॉडी बनवण्यासाठी होते
नाही नाही वजन वजन व्यवस्थित कंट्रोलमध्येध्ये ठेवण्यासाठी
हा का त्यासाठी तुम्ही काय करता बसता तुम्ही काय सधता असं करता का फिट रा आहे सर
हा असवत आता माझं तर व्यवस्थित आहे वजन माझं वीस किलो एक्स्ट्रा होतं वजन प्रेग्नेन्सीमध्ये जास्त झालेलं माझं माजू मी कंट्रोल केलं माझ साठ किलो पासष्ट किलो झालेलं पंचेचाळीस होत प्रेग्नंसीच्या आधी प्रेग्नं प्रेग्नसी मध्ये पासष्ट झालेलं. वीस किलो वाढलेल मग आता पंचेचाळीस हाय बरोबर. हा बरोबर पंचेचाळीस एक किलो वर नाही एक किलो खाली नाही. रोजच्या रोज वजन चेक करतोय. वॉकिंग करतोय. रोज चहा घेत नाही. सकाळी आठ वाजता जेवतोय.
आणि संध्याकाळी?
संध्याकाळी आता झालं माझं मी थोडं खाल्लं आता. आता नाही.
ह का सेम
हा.
एक टाइम नाही म्हणजे काहीत थोडस खाते मी त्यानंतर नाही म्हणजे माझ पण प्रेग्नसी - - मध्ये तुमचही - - किलो वाढला असेल माझं चाळीस किलो वाढलं होतं.
बापरे!
हा, त्यातलं तीस किलो तरी मी कमी केलंय. या दीड वर्षामध्ये.
माझं
म्हणजे डाएटअ नाही नाही डाएट- - मी करायला सहा महिन्यापूर्वीच घेतलय म्हणजे तेव्हापासूनच कमी केलंय. मी सांगते दीड वर्षाची माझी मुल फ्री ना त्या एक वर्ष आधी तेला व्यवस्थित हे केलं म्हणजे.
जोपर्यंत आपण बाळाला फिडिंग करतोय ना जोपर्यंत बाळाला फिडिंग करत तय ना तोपर्यंतच आपलं वजन कंट्रोलमध्ये येऊ शक तय. त्याच्यानंतर नाही येत. आणि डाएट म्हणजे काय हाय प्रोटीनच सकाळी खाणं जेवणात आणि सकाळच्या नाशत्यात चार तासाच अंतर असणं झोपण्यात पण दोन तीन तासाच अंत तर असणं गरजेचं असतंय ना. आन सेमी लिक्विड अन्न असायला पाहिजे. आपण फायबर जास्त पाहिजे.
हो मी हे खूप प्रोटीन म्हणजे मी हरभरा खूप खाल्ला या सहा महिन्यामध्ये. बेसन खूप खाल्ल. मुगडाळचा चिना खूप खाते म्हणजे चपाती एकच खाते बाकी सगळं हेच खाते.
चपाती नाही खायची बिलकुल नाही चपाती पूर्ण अव्हॉइड करायची फक्त भाकरी.
मी भात नाही खात ना त्यामुळे मी थोडस कार्ब हवं म्हणून मी चपात घेतली.
हं.
मी भात पूर्ण पणे नही खात.
हा मा माझं काय कसं आहे भात पण नाही खाल्ला तरी चाल मला भात खाल्ला काय नाही खाल्ल का माझं वजन वाढतच नाही कारण माझं कामच तेवढं असतंय त दिवसभर.
हा ते आहे. मला भरपूर व्यायाम येत
हा घरातली फरशी असते, गॅलरी पुसायची असते, धुवायची असते, देवपूजा असते. असं कोण मदतीला नसलं तर दहा पंधरा दिवस व पिट्टा पडतोय माझा मग.
हा ना
हं. भरपूर काम असतेय पावणे सहाला तरी म्हणजे आता थोडं काम आहे मोबाईलवर इकड तिकड म्हणून पावणे सहाला उठते रात्री वेळ होत म्हणून पावणे पाच ला उठायलाच लागतय मला करेक्ट. पावणे पाच ला उठलं तर आठ ला जेवायला मिळते म बरोबर टायमिंगला.
तुमचं तुम्हाला सगळं मॅनेज केलं पाहिजे ना.
हा मग नाही मग वेळाानं उतलं तर मग आता काय करतो ना सकाळी जर वेळ झाला तर मग पोट भरून फळच खाऊन घ्यायची डाळिंब पेरू असं प्लेटमध्येध्ये ठेवायचं कट करून. आणि पटाफटा पटाफटा ते. खाऊन घ्यायचं. काहीतरी सरबत वगैरे प्यायचा आणि मग सगळं स्वयंपाक करायचा डबे वगैरे दिले की मग दहा वाजता नऊ वाजता मग जेवायला मिळते म्हणजे तास दोन तास लेट होते जेवायला. वेळाने उठलो की ते सासूबाई नाईक म्हणून जास्त लोड झाले ते असल्या की मग काय नाही निवांत खरं त्यांचं दोन तीन वाजेपर्यंत दुपारी काम सुरू असतय माझं अकरा पावणे अकराला म्हणजे काम फिनिश होतय सगळ.
हा.
हा सगळं पटापटा पावणे पाचे ला उठलं की पावणे अकरापर्यंत सगळी कामं झालेली असतात ओके सगळं.
ग तुमची मुलगी शाळेला जाती.
हा आता मोठ्या गटात जाणार ती
हा हा ते किती वाजता जाती शाळेत.
आता पाच पूर्ण झाले आता सहावं लागलं तिला एप्रिलमध्ये
किती वाजता जाते सकाळी.
अं सकाळी अं साडेनऊ वाजता तिची शाळा असत नऊ वाजताच निघत ती घरातून. एक मिनिटा कट करून कॉल करत
तर मणा आपण आता काय करू नंतर न बोलू थोड्या वेळाने
ते मुलगीला आणा. मॅनेज नाही होत संध्याकाळच. मी नंतर कॉल करू तुम्हाला?
हा हा. चालतय.
चालेल.
हा.